हॅलो
हॅलो आवाज
हा येतोय आवाज हा मला
हा न हा नमस्कार तई
हा नमस्कार कसे आहात
त् मजा तुम्ही
हो मी पण मस्त म्हणजे
तर आपण बघा शालेय जीवनावर बोलू तुमचं शाळेतलं जीवन कसं होतं नेमकं
माझं शालेय जीवण एकदम छान होतं आमच्या माझ्या घराजवळच घराच्याच्या जवळच शाळा होती
अरे वाछान
हो म्हणजे जास्तीत जास्त पंधरा मिनिटं लागत होते चालच जाऊन चालत जायचो आम्ही सगळे मिळून एकत्र माझे अ मामाची मुली पण माझ्याच व्हायची आहे ना मग ती या नेहमी या मी सोबतच नेहमी
हम्म हम्
असायचो मग तिकडं जायचो वगैरे मस्त खेळायचं बोलायचं परत तिकडच्या शाळेतले फ्रेंड्स वगैर मैत्रिणी छानयेतो
तर तुम्हाला काय वाटत तर आत्ताच्या शाळेच्या जीवनात आणि आपल्या शाळेच्या जीवनात किती मोठा बदल आहे
हम्म आताच ज व आता भरपूर वेगळा आहे आता मी बघतेय ना आता लहान पोरणला टीचर्स मेन्यू कार्ड देते म्हणजे आपल्या मोबाईलवरून पाठवते की उद्या टिफिनला काय द्यायचं ते ते
हो
ते चालू आहे हा म्हणजे त्यांच्यासाठी खाण पिन काय द्यायचं काय आपल्या वेळेस आपल्याला जे देईल आपण तेच घेऊन खायचं वगैरे होऊन जायचं आता ठरवून दिलेले टीचरने के हो त्याच्या मेलू मध्ये हे जायचं ते जाायचं आठवडाभरची लस दिलेली असते असं असते आजकालच्या लहानपरांसोबत
लहानपोणा ते म्हणजे मेन कारड दिले जातात की तुम्ही हे आणा ते आणा त्याच्यानंतर त्यांना अ खूप सारा होमवर्क दिलेला असतो त्यांना स्वतःसाठी टाइमच मिळत नाही ना
हो ते पण आहे
त आपल्या वेळेस बघा म्हणजे काही मोजक्याच पिरियड होते तेव्हा आपण ते तेवढं शिकणं घरी यायचं नंतर वेगवेगळे्या खेळ खेळत होतो तस आत्ताचे मुलं आले की त्यांच त्यांच होमवर्कलाच बसत त्यांना त्यांच्यासाठी टाईमच मिळत नाही ना
हो आजकालच्या मुलांना तर फोनच व्यसनच लागले त्याला मैदानी खेळ माहतच नाही
तसं आपण बघा खो खो क्रिकेट कबड्डी असे अनेक प्रकारचे खेळ खेळत होतो
हम्म
आणि ग्राउंडचे खेळ खेळल्याने आरोग्य चांगलं होत होत आपलं म्हणजे तेथोडं आरोग्याला व्यायाम होत होता
हो बरोबर
त्याच प्र्रकारे आपण म्हणजे आपलं आपण जे त्या श शिकत होतो आपले शिक्षक आपल्याला म्हणजे शिक्षणासोबत वेगवेगळे संस्कार देत होते चांगले किंवा मग सरांविषयी माहिती देत होते
हो अगदी बरोबर आजकालच्या पोरणला ते काहीच माहत नाही.
त्यांला.
आमच्या हा आम शाळेत म्हणजे अ गणपती जेव्हा बसतात तेव्हा डान्से म्हणजे एक महिना पूर्ण आमची ती तयारी राहायची
हम्म नाही पण आजकालच्या शाळेतल्याला पण आहेत ना. डान्स वगैर.
हाी गॅदरिंग वेगळी हो आणि. स पारंपरिक ते कार्यक्रम वेगळे असायचे आपले.
अच्छा अच्छा ते बोलतय का हो ते तर राहायच.
हो. तस आता कुठे बघायला मिळत नाही बाघ.
हो नाही बघा मिळालं बघा त्याचा. पहिल्याचा काळच छान होता सगळ्या गोष्टी छान होत्या पहिल्या. राणीमान पण छान होतं कोणाची तब्येत वगैरे. खराब नाही आता नवीन नवीन आजार पण आलेले आहेत.
तेच सगळे बेसळयुक्त पदार्थ मिळत आहे ना खायला.
हम्म ते पौष्टिक काय मिळतच नाही आहार. पहिल्याच्या काळी भले. जास्त व्हरायटीज नसायच्या थोड्याफारच गोष्टी असायच्या पण त्या खाल्ल्या की. त्याने शरीराने ताकद मिळायची छान वाटायच अजिबात थकल्यासारखं वाटायचं नाही. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खाऊन पण दमल्यासारखं होतात. आपल्याला माहती आहे का.
हो.
हम्म त्या मिळतच नाही आपल्याला कशामुळे काय नाही.
त्याचबरोबर म्हणजे प्रत्येक शरीरासाठी व्यायाम किंवा मग. आपण चांगलं खाल्लं पाहिजे तरच आपण तंदुरुस्त राहू शकतो ना.
हो बरोबर खाण्या.
आता सर्वांना पिझ्झा बर्गर यासारखे पदार्थ खायला पाहिजे.
हा.
सगळे बेचळयुक्त मिळतात ते.
बीसगर का. अम्
आणि म्हणजे अ. मित्रांच सहकार्य म्हणा किंवा ते पारंपरिक खेळ जे खेळले त्याचे. तेही आता कुठे बघायला मिळत नाही पहिले कसं. शाळेत सगळे एकजुटीने जात होते अभ्यास करत होते त्यानंतर. सोबत वेगवेगळे. गेम खेळले जायचे किंवा मग प्रत्येक जण टिफिन शेअर करत होते एकमेकांसोबत.
हम्म बराबर अगदी बरोबर. तो काळच छान होता छान वाटायचा त्यावेेळेस.
तेव्हा मगजे कस शाळेतला आले. मु खेळताना एकत्रच होत होते ग्राउंड वर म्हणा किंवा मग. प्रत्येकाच्या घराच्या. पाच दहा वाजले तरी मुलं घरात येत नव्हते आणि म्हणजे घरचे पण तेवढे ऍक्सेप्ट करत होते ना
बराबर
मुलांना कसं फक्त अभ्यास या गोष्टी अभ्यास पण केलाच पाहिजे पण त्याचबरोबर त्यांचे प्रत्येक म्हणजे शारीरिक व्यायाम झाला पाहिजे त्यांचा नंतर त्यांना प्रत्येक गोष्टीच मी अन क्नलं हे पण प्रप्त झालं पाहिजे
हम्म आणि पौष्टिक खायला दिलं पाहिजे
हो पौष्टिक आता आम्ही जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा आम्हाला. अ तिथे पौष्टिक अन्न पदार्थ बनवून देत होते शाळेतर्फे.
हम्म हम्.
वेगवेगळे खिचडी झाली असं म्हणजे वेगवेगळ प्रत्येक वेगवेगळे पदार्थ पण छान होते ते असं आता तर असं कुठे बघायलाही मिळणार नाही
हो
त्याचबरोबर शिक्षक लोक म्हणजे एक जुटीने बघा राता शिक्षक लोक फक्त बहपशन टाकत तर तुम्ही हा तुम्ही हे स्किम करा असं
हम्म
तेव शिक्षक लोक पण एकत्र येऊन आपल्यासोबत खेळत होते आपल्याला वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान मिळत होते किंवा मग आपल्याला पारंपरिक सणाविषयी ते माहिती देत होते शिस्त लागत होती
वेळेचे महत्त्व हे समजत होते तेव्हा
आता तर वेळच कळत नाही कुठे जाते काय वेळच कमी पडतो मुलांना अभ्यास करायला वेळच नसतो खूप सारा होमवर्क दिलेला असतं ना
हो तेच ना आता नर्सरीचे मुलं पण बघा त्यांना स्कूलमध्ये टाकलं तरी त्यांना किती होमवर्क असतो एबीसीडी श शिकवायच म्हणजे त्यांना नॉर्मल गेम खेळा हे करा ते करा त्यांना सुद्धा खूप सारा होमवर्क दिलेलं असतो
बरोबर बरोबर खूप सारा होमवर्क देतात एवढा नाही दिला पाहिजे कमीच दिला पाहिजे त्यांना ते आ काय काढणार
आता आता फक्त मुलांना अ एक छोटीशी ट्रिप काढता सहरीला घेऊन जात फिरून आणला बाकी झालं त्यांचं बाकी असे त्यांना शिस्तप्रिय कार्यक्रम, सण परंपरा या विषयी त्यांना काहीच माहित नाहीये कोण आले की त्यांना सुट्टी देऊन मोकळे होतात त्यांना मुलांना काय कळतना कसली सुट्टी आली काय आलं
हा हा हा हो
गावाकडच्या शाळेत बघा आजही बैल पोळा म्हणजे शाळेत सण साजरा करून मुलं घरी सुद्धा करतात
हा
आणि म्हणजे पण शहरी मुलांना जर विचारलं की हा बाईला पोळा आलाय आता, ते आपल्याला विचारत बनप म्हणजे काय नक्की काय करणार आपण
हो आजकालच्या पोरनला आपले सण बिन जास्त काय माहित नाहीत वाटतं ना
त्यांना फक्त दिवाळी ते ख्रिसमस सं संक्रांती ते थोडेफार पत मोडत त्याच्यामुळे संकात माहत असेल बाकी हे सण नागपंचमी झालं किंवा मग बैल पोळा झाला ह्याविषयी म्हणजे ठराविक माहिती नसते ना मुलांना
हो
आता आता आमच्या म्हणजे आम्ही जेव्हा गावाकडे राहत होतो तेव्हा गाव म्हणजे आम्ही हा बैलपोळा हा शाळेत साजरा करून पूर्ण घरी जायचो ह म्हणजे घरचे पुरणपोळी वगैरे ठेोणे व बहिलासाठी तयार करत होते मग ती यात्रा निघायची आमच्या गावात बैलांची उठा मिरवणूक काढून, हा प्रत्येक गावात म्हणजे मिरवणूक काढून प्रत्येक जण त्यांन ओवाळून ते नैवेद्य देत होते आपण जेव्हा बघतो तेव्हाच आपल्याला कळत ना प्रत्येक सणाचं
हो हो चालतंय ठेवू का मग आता? हॅलो
हो चालेल धन्यवाद ताई. छान वाटलं तुमच्याशी प
मी करते आता फोन
हो